हॅलो.
हा.
बलो. काय सोडून देतोय.
काय विसरवल काय बोलत होत मी नेमका.
कॉलेज.
ह. त्याचे आता प्रत्येक कॉलेजवाले म्हणता. आमच्या काडे अशी प्लेसमेंटे. प्लेसमेंटे प्लेसमेंटे.
हा. ते पण हाये.
माझ्याक पंधरा बीगे जमीने. हाये का खर ते. सांगायला मी सांगल ना.
हा ते पणे. आता मला कॉन्टॅक्ट नंबर शोधावा लागल. कोणाचा तरी.
तेच आाता कॉलेज वाल्याला कॉन्टॅक्ट केला त ते म्हणी. आमच्या कॉलेजमधी जवळजवळ पस्तीस मुलं होते म्हणी. पस्तीस पैकी तीस जणाला. आम्ही जॉब लावून दिली म्हणी. आणि पाच जणायला दुसरी क जॉब करायचीये. मुंबईला लागली होती त तेन नाही केले म्हणी.
आता तुम्ही असंही करू शकता. समजा तुमची जर जॉब नाही लागली.
हां.
तर तुम्ही बाहेर इंटरव्हू देऊन. तिथं अप्लाय करू शकता.
काय?
इंटरव्ह्यू देऊन, तिथं जॉबला लागू शकता असं.
हो का?
ह म्हणजे समजा, तुम्ही एसएन डी मधून कॉलेज केलं. हा. जर तेनी तुमची प्समेंट करून दिली त ठीक. जर तुमची प्लेसमेंट नाही झाली.
हो, हा.
तर तुम्ही म असं. नाशिकला भरपूर साल्या कंपन्याय. लागल तेवढ्या कंपन्याय. त्याच्यात तुम्ही. तुमचा रेझ्युमे बनून तिथे अप्लाय करू शकताय.
हो ना.
हम्म. आता तुम्ही म्हणजे, तुम्हाला अजून माहिती नाही. जसे तुमचे एक एक वर्ष वाढत जाईल, तुम्हाला त्याच्यातली माहिती येत जाईल. कशी इंटरव्ह्यू दात्या काय काय लागत त्याला रिझ्यूम कस. लागतो हम्म ते सगळं. तुम्हाला हळहळ कळल. मग ते तुम्ही ते जॉबसाठी अप्लाय करू शकता इंटरव्ह्यू देऊन तुम्हाला ते घेऊ शकत्या.
का मी तुमच्यासारखे सारखे इंटरशिप केली.
हा हा नाही माजे ते तुम्हाला करावच लागेल ते तुम्हाला. करावच लागणारे ते सगळ्यांना कराव लागती. तो सांगायला सांग बाई.
हो का.
हम् म्हणजे ते त्याचे मार्क राहत ना इंटर्नशिपचे.
ह किती दिवस करावा लागत ते.
आता ते कॉलेज सांगाल तेवढा किंवा तुम्हीला एक सर्टिफिकेट पण बनवून घेऊ शकत्यात.
ह
आता मा कि सा म्हणजे बर. सार मित्र आहे त्यांनी इंटर्नशिप नकारता अस सर्टिफिकेट बनून गेले.
कस काय हो.
ते घेत्या बनून कंपनीत जाऊन त्यांना पैसे द्यायचे आणि ते द्या त्या्या बनून. किंवा आपण कंपनी जरु. हा नाही म्हणजे ओरिजनलच पण मग पैसे देऊन म्हणजे जे तीन म तर समजा काही ला एक महिनची इंटर्नशिप राहते ह. मग तुम्ही एक महिननेच इंटर्नशिप केला तुम्हाला जेसलटी बिकी द्याता. फक्त ते सर्टिफिकेट फक्त हजार रुपये द्यायचे आणि सर्टिफिकेट घ्यायचं.
पण महिनेभरचच सगळं काम महिनेभरच काम केलं अस दाखव.
हा महिनभर काम केलं असं दाखवते म त्याच्या.
आता तुमची किती महिन्याची.
माझी तीन महिन्या होची होती पण मग आता आम्ही दोन तीनच दिवस जातो. मध्ये आम्ही ते बनून घेतले तीन महिन्याची. हा. नाही कॉलेज नाही जात आता माझे कंपनीतच जातो. मग ते सर्टिफिकेट येऊन येल आम असं. कारण कि ते त्यांना मार्क राहत ना तुम्हाला आल. अजून नाही राल तुम्हाला शेवटला राहील. आता माझा शेवटचं गरे म्हणून मलाय.
असं अस.
हम.
म्हणजे कॉलेजवाले ल मार का राहते अस का.
हा कॉलेज आलं त सर मार्क देते म्हणून.
हा की.
हम आता तुम्ही नवीन आहे तुम्ही जसं पुढं पुढ जा असशेल तसं तुम्हाला कळत जाईल.
अ मी काय म्हणेतो आता मी येड घेतला या संट.
हा.
दोन वर्ष केलं मी ये काम. ह अम्जे सॉारी कंटिन्यू कॉलेज. मला थोडंफार आलबा कल काय कसं कोणतं मशीन. काय उघडायचं खोलायचे काय.
हा.
गेलो मी कंपनीत इंटरव्ह्यू झालो पास. तर होईल का माझं का नाही.
ह मग होऊ शकत आता काही कंपन्या काय घालत्या. तुमच डिग्रीच सर्टिफिकेट लागत त्यांना. माझी डिग्री पूर्ण होईल हं. पण मग जर तुमच क तुम्हाला ते - - कळले मशीन कशी काम करते तुमच्यात जर स्किल असली - -
हम्म.
मग ते तुम्हाला ते सर्टिफिकेट काय पाहत नाही ते तुम्हाला पार्ट टाइम म्हणून जॉब देऊ शकते. आणि तसच तेच मग तुमची डिग्री झाली तुम्हाला परमनंट करून घेतील.
बाहेरून कराव लागते फक्त
हं.
हम्म.
आता समजा मी डिप्लोमाला आहे म जर माझी प्लेसमेंट झाली मला डिग्री बाहेरहूनच कराववी लाग - - हम्म.
हो ना. तुमची कोणती डिप्लोमा कोणता इलेक्ट्रिकल हेका?
हा इलेक्ट्रिक म
मेकॅनिकल स्कोप किती हाय इलेक्ट्रिकला
आता जवळपास दोनीहीलाय मेकॅनिकलला पणहि आणि इलेक्ट्रिकलला पण. पण मग काही जण काय पा - -
नवी नवी मशीन निघत पण त्यातबद्दल काही
नाही तेच नाही जास्त मेकॅनिकललाच हे.
हा डिझाईन मध्ये करयर होईल का मशनरी मध्ये- -
ते तुमच्या याच्या व तुम्हाला कोणत्या गोष्टीची जास्त आवडये. आता ते ज आपल्या स्किलवर राहत. तुम्ही जस तुम्हाला जशी आवडईल तस.
हो का.
बर. काय आवाज कसला येतोय तिथून?
काही नाही रे मित्र येऊ असेल.
हो का.
आवड ये.
ते कळेल अजून नवे तुम्ही हळूहळु कळल तुला.
हो.
तुम्ही तरवर युट्यूब व्हिडिओ पाचत जा.
हम्.
सर तुम्ही माहिती घेत जा युट्यूब वरून.
हो ते करावचं लागल. असं एवढी एरियात आहे कोणती गाजल कंपनी असं मोठी.
आता नाशिक मध्ये त महिंद्रा
ए आपल्या हिकड काय दुसरी.
हम्म. या जवळपास नाशिक मध्ये.
हंम्म. बरं. काय काम काय चाल - -
काही नाही निवांत हाय. जेवण बेवन झालं आणि तुम्हाला कॉल केले.
ह का.
हा.
का झालं?
काय नाही. ते म्हणलं माझे वडील ये त्यांचं ते काॅप मध्ये काय व्हायलय त्यांना म्हणजे एवढी माहिती नाही त्याची ना. ह्.
हां
मग तेवढं उद्या जर तुम्ही भेटलं तर त्यांचं ते पूर्ण करून घ्या तेवढं काय असलं ते
बरं- बरं
आयडी जोडून घ्या त्यांची काय असेल ते
बरं
आणि काव म्हणलं ते टास्क कम्प्लीट झालंवर आपल्याला ते सबमिट करावं लागते ऑटोमॅटिक सबमिट होती ते रिप्रेश याच्यामध्ये जाऊन
त्याचा जेवढा टास्क पूर्ण केला ना मग त्याचातच जायचं हम्म तिकडुन ना हे करायचं
हम्म तर ते असं काही आपण ते वरती थ्री डॉट मध्ये आल्यावर रिफ्रेजच्या खाली राहत ना पूर्ण झालेले
नाही नाही नाही ते नाही दबावा लागत त्याची काही गरज नाही
हा मग इथूनच होऊन जाते ना
हा हा
हम्म हम्म बर त्याच्यावरून करेल मला वाटलं तसं काही दबाव लागत की काय
नाही नाही काय अडचण नाही त्याच
हम्म हम्म
हम्म
अजून सध्या तर काय ते कॉलचच फ्रेंड त्याच्याच कॉल येऊन राहिले ना तास
हो ह हा मधीच्या मधी आहे ना तो मधीये हो काय म्हणते बोला
काय नाही काय नाही
हो
काय
काय म्हणत होते
काही नाही तेच म्हणलं टास्कच अजून म्हणजे फक्त कॉलच आलय ना अजून ते टाईप पिगच हेच त्याच्यावर काही आल नाही ना
ते ना सध्या बंद आहे सगळं
हा ते काय इशू काय यायलय माहिती तुम्हाला काही हम्म -हम्म इश्यूचा काय प्रॉब्लेम ते कवा सॉल्व्ह होईल
ते काय माहिती कदाचित ॲप बंद झाली होऊन जाईल
हाव का
कारण एवढे फुकट वाटायला कोण रिकाम होतील ते वर कंपनी वाले काही फुकट वाटायला एवढ कमी आहे का
हा ते पण आहे कवर चालेल ते सांगता येत नाही
हा चालले म्हणजे चार एक हजार घेऊन टाकाता येईल ना म्हणा
हा
बंद व्हा नाही तर काही करा तुम्ही
अच्छा
ते पण आहे अजून अशा काही स्कीमा नाही का ओ
नाही का नाही -नाही स्किमांमध्ये फसवत त्याच्यापेक्षा बरं आहे आपलं हेच.
ह तुमच्या आत्यात्यांनला काही विचारून पाहियचं असं काही आहे का अजून
ह हा सुरवातीला.
म्हणजे ती स्कीिम नेमकी सुरुवातीला स्टार्टिंग स्टार्टिंग चालू व्हाय त फायदा राहत त्या स्किमचा
हा मग ते तसं काय असेल ते तुमच्या आत्यानकडुन माहिती काढून घ्यायची तेवढाच आपला फायदा होतो. स्टार्टिंग- स्टार्टिंगला आता ते तुमच्या आत्यांला जास्त माहिती त्याच्यातलं. म्हणून त्यांच्याकडून घ्यायची माहिती थोडी फार
हा मग. आहे तशी यक मण त्याला वर्क करावं लागत. त्याच्या पेक्षा नकोच. काय लिंक वगैरे नाही त्यांना पैसे भरावं लागत त्या
हो ते माहिती आहे मला
हा मग शांत बर नाही त्या
हा ते बरं आहे एवढे तर आपण काय भरू नाही शकणार.
हम्म माहितीच हा बरंच.
हम
झाले दहा मिनटच काल म्हटला.
बरं चाल पहिला आ त उद्या करील चाल.